आता ताईला म्हटलं याच्यामध्ये रेंज आहे कि नाही? रेंज येत असं वाटतं पटा पट होऊन जा.
हा होऊन जातात ना होऊन जातात. रेंज असली की होऊन जातात पटा-पटा.
रेंज असली की रात्री रेंज जाते म.
कटली बी मधा तेन आवाजही नाही आला तरी दहा मिनिट कॉल चालूच ठेवायचा. आणि मग तुमचाही आवाज मला नाही आला आणि माझाही तुम्हाला नाही आला समजा तर दहा मिनटं चालूच आणि मग नंतर तिकडून पाठून टाकायचा म्हणजे मंग दहा सेकंड होतात.
हा तसंही केलं चालते.
हा कारण माहिती आम्ही आता राणीताईचा राणीताईचा घरचा आवाज काल आहे ना तिथं भजन होतात त्या मंदिरात अजिबात येत नव्हता आणि रेंजही कटत होती मग मी म्हटलं तुम्ही चालूच राहू देत जा काही-काही ते आ काही-काही मंग फोन त्यांनी आ ठ मिनिटांचे नऊ-नऊ मिनिटाची करा लागतात कि नई.
नाही मंग मी सांगतो जमाला काल मी कॉल केले की त्यांला
हा.
आम्ही जे असं मिनिमम दहाच मिनिट म्हणजे दहाच मिनिट नाही बोललो. आठ मिनिट, सात मिनिट आठ मिनिट, सात मिनिट कधी नऊ मिनिट बस असंच बोललो आम्ही काही एवढं कंप्लीटली दहा मिनिटं की .
नाही नाहीतर काय आता अर अरे होतच नाही बायली कि ती काम असतात आता मागच्या वेळेचे फोन अ फ्रेंडचे टास्क आले होते की नी ते तरी बरे होते समजा दहाच लावा लागत दहा-वीस हे खूप जास्त आहेत ना ते मेन म्हणजे दहा.
नाही
तीस आहेत ना आणि आमच्या इथे तर माहितय का बायाने काय केलं माहितय अ दहा-दहा सेकंदच केले कोणी-कोणी दहा-दहा सेकंद फक्त त्यांना माहितच नव्ह ता दहा-दाहा सेकंदच केले.
अरे
तरी त्यांना पैशे आले हा हा तरी आले.
मग येत्यातच ना बाबा ते मी ते म्हटलं पाच-सहा, पाच-सहा मिनिटे केले तरी
हा नाही तर काही एवढं होतच नाही बाई कारण आता
ता आपण ही आठ-आठ मिनिट सु
आपण जोपर्यंत झाले तोपर्यंत करूच नाही झाले तर मग चालते.
हा म्हणजे जेवढं आपले त्यांना बोलयाचा तेवढं करू नाही झालं मग आपण ठेऊून जाघायचं ग फक्त कसं वाटते रेंज आहे तोपर्यंत होऊन जावं पटकन.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
आता काही जास्त वेळाचं काम नाही बघा आता माझा एक कॉल झाला तुमचा एक कॉल होते आता हा. अशे माझे चार तुमचे चार झाले की एककामेकीचे पाच-पाच
नायतर काय अरे साडेपा साडेपाच पर्यंत तर खूप कॉल होतात
साडेपाच वाजेपर्यंत
नाय तर काय हम्म. हा ना आ हे कसं आहे याच्यावर आहे ना हे फोन अ फ्रेंड झालं किवा अजून टास्क येतात मग आपल्याले. ह
हे कॉल झाले की पूर्ण
हा पूर्ण झाली की नाही की याच्यावर टास्क येतात म्हणजे कोणाली रेकॉर्डर त्याला आणि एक जे एक टास्क असं आहे की त्यात सगळे नापास होऊन राहिले म्हणजे ते येतो कुणाला असा जमून नाही राहिला बरोबर. माझ्या देरानी म्हणजे जेठाणीला आला होता ना हा टा काला होता मोठ्या.
हां हां.
तर त्या अशे दोन-तीन आला.
त्याच्यामध्ये होते
म्हणजे मले माहित नाही असे प्रश्न येतात पण म्हणजे असे चित्र चित्राचा विडिओ येते आणि ते अ पूर्ण म्हणजे असं बोलते म्हणजे असं सांगते ते की या चित्रात हे आहे तसं करा पण अशे प्रश्न येतात आणि त्या प्रश्ना आपले आंसर द्या लागतात.
अच्छा मग ते हो नाहीची द्या लागतात का रेकॉर्डिंगची द्या लागतात आपल्यालये?
हो नाहीची त्याच्यावर दुसरेस कोणते अशे म्हणजे उम कठीण दोन शब्द येतात इंग्लिश मधले काय इनस्ट असे ए काहीतरी ज देतात बाई दोन शब्दात त्याच्यावर ते कर लागतात ते दोन इंग्लिश शब्देवरस म्हणजे सोळा लाखात फक्त ते.
हाव काय?
म्हणजे याच्यावर टास्क येतात ना आपल्याला अजून हे फोन ऑफेंच झालं की. पण आपले जेव्हा कंप तेव्हाच ते येतात तशे नाही आहे.
आणा तीस झाले की?
हा तीस कॉल झाली.
काय होता हे काय नवीन नवीन लावलं हे?
नवीन नवीन येते बाई.
हाव बा तीच फोन लावा पैशे भेटाल मागे प्रश्न सोडवा पैसे भेटतात. मला तो असं वाटतचं आहे मागे प्रश्न सोडं खरच प्रेशे येतात का नाही येत. पण खरंच आले त्याचे पैशे.
हो ना नाही येतात नाही येतात एकटी येतात.
बाळ लहान आहे का हो ताई तुमचं?
दीड वर्षाचाच आहे ना माझं बाळ मुलगा.
मुलगी आहे ना?
द्याचा काय इशांत आता झोपीतून उठला तो. पण तो काही रडत नाही एवढा काही.
किती कामापूरत असते ना ताई म?
हा आमच्या घरी तर पूर्ण जॉईंट फॅमिली आहे सहा-सात जण आमच्या घरी.
नाही बरोबर आहे आमच्या घरी आ सात-आठ जणं होणार नाही.
हा मग म्हणजे माझ्या जेठाणीचं झालं अन माझं रा हा मग तर ताई आता करतात समजा हा म्हणजे करू लागतात लहान मुलं आहेत हां. हो आता मी म्हणजे या वेळेस आज झोपलत हा आता या वेळेस हा झोपेला असते की नाही तर मग मी या वेेळेसच क या वेळेस तर कधी लावलेच नाही मी कॉल त्या दिवशी लावले होते फक्त राणीताईच्या देराणीलाच लावला होता फक्त एक, दोन वेळेस.
हम्म हम्म.
बस मग त्यांचं तर मोबाईलच नंतर बंदच पडलं विचारते कार्याऐपच बंद पडलं त्यांचं. हा प्रिया हा प्रिया हा. आ हा हा.
मी आता त्यांच्या सोबत बोलली नाय.
हो काय?
हा दोन तीन दिवस झाली त्याच ऍप कार्या ऍपमध्येच बोलली. दोन तीन दिवस झाली त्यांचं कार्या ऍप बंद पडलं होतं. त्यांचे तर नाही झा ते अठ्ठावीस फोन
हां हां.
त्यांचे दोनच कॉल राहीलती फक्त करायची.
कॉल झालंय का चालू त्यांचा आता?
त्यांचं चालू झालं त्यांच्या इतरच बोलली मी त्यांचे झाले तीस कॉल.
हो का, झाले काय? त्यांचा मला कॉल आला होता विचारला आज त्यांचा मला कॉल आला होता. तर त्यावेेळेस माहिती आहेत का माझं घरी जेवणं वगैरेच राहिले होती. आणि मी होती खाली आणि माझा मोबाईल होता वर. त्या अशान म्हण काही आवाज नाही आला. आता संध्याकाळी लावून मी. तसच करून पाहीन कॉल हा.
तस करून पाहिजे कारण की आ आता सध्या तुम्हाला कॉल लावायच्या अदोगरच मी त्यांच्यासोबत बोलली की गेली, तर मी त्यांले पाच कॉल लावले आणि त्यांनी मला दोन कॉल लावले. तर माझे पाच झाले आणि त्यांचे तिस कॉल पूर्ण झाले.
हां झाल्या, मग त्यांचे हा त्यांचे अठ्ठावीसच होल होते. झाले त्यांचे हं. त्यांनी बी असं नाही केलं नव्हं, की एकेकीलाच पाच लावले म्हण आणि त्यांनी म्हणजे वेगवेगळी गळी लावले असे प्रत्येकीला. हा, हा. तसंही केलं तर चालते?
इथे लावले तर मी याच्यातून किती नंबर आहेत. कितीजणीला फोन लावला, कितीजणी म्हणतात त्या जवळ वेळ नाहीये. कोणीही म्हणते की माले पूर्ण झाले. कोणीही म्हणते मी ओपनच नाही केलं. कोुणी म्हणे मी यात करतच नाही.
हाय की पहा बरं, पहा बरं.
आता किती जणी किती जणींचे अशी उत्तरं आल्या, आता हा एक फोन तुम्हाले लागला.
मी पाच सहा फोन लावले तर असे उत्तर आले बाई त्याच्यातून मग आता कस आपल्याला असं वाटतं किंवा मग ओळखीचे आहेत, मग यांच्यासोबत उरूळीन घेतले तर काही प्रॉब्लेम नाही ना.
नाही, बरोबर आहे.
हम्म.
हां बा हे नाही समजत की याची याच कसं आहे याची रेंज नाही राहत. हा, जर राहित नाही आणि पूर्ण कॉल कोणाचे स सबमिट होत नाहीत, कारण त्यातले कोणते ना कोणते काॅल खाली जातात.
खाली जा माझे पण गेले ना ओ ताई. माझे दोन, तीन गेले.
हा मग माझे मी तर बई ते दनापूजा बाईले कॉल लावला. फोन लागे ती बाई अं त्या बाईचे अठ्ठावीस कॉल झाले होते, अन पण काय हरकत आहे समजा. पूर्ण रिंग गिरी कस मला कॉल लावला आता तशी पूर्ण रिंग गेली ना, आपली रिंग गेली की समज तू उचललाच नाही नव्हं. तू खाली गेला शेवटी त्या बाईला फोनच नाही लावला बाई मग मी न. म्हटलं जाऊ द्या मग आणि बोल्यावरून बी समजते ना आ?
डायरेक्ट कार्या ॲपमधून लावलाता काय?
नाही नाही पहिले साधा फोन लावला. मग
हा मग तेच म्हणलं पहिले साधा फोन लावायचा नंतर तो लावायचा.
आपल्या ॲपवर आहे काय हाऊ म्हणे कार्या ॲपवर आहे म्हटलं तुम्हाला फोन लावते मी थांबा. कार्या ॲपवर पण त्या बाईनं फोन नाही उचलला माझा‌.
ते तसे करतात तसं
हाव मी मग मी म्हटलं जाऊ द्या बाई हं अं फोन लावला मग लावलाच नाही मी म्ह म्हटलं जाऊ द्या जेवा असतील म्हटलं आपल्या नशिबात असतील तर जा होतील नाहीत मग राहितील.
हाव पण ताई असं वाटते याच कसं आहे माहितीये काय? मग थोडा अर्ध्या तासातही निर्णय बदलू शकते याचा. माझा आता आपण जवळ जवळ आलो
हा.
आणि काय साठी हे करा म्हणून मंग असं वाटते का होतच लवकरून टाका सरकारी काम आहे हं त्याज सर सरकारी काम आहे की नाही तर कधी कधी आता यांनी कधी ओपन केलं आण कधी ट्राक्स टाकले की नाही ह्याच्यावर
हा.
मग तसं ते बंदही करू शकत
बाप रे नाहीतर आता ते कधीही बंद पडू शकते.
आणि आपल्याला असं वाटतं आपण इतकं जवळपास आल्यानंतर राहिलेलं मग किती खराब वाट ते म्हणाले आणि ते बाकी ज्यांच झालं ना आपलं राहिलं की त्याचीपेक्षाही वाटते.
हा नाहीतर काय?
म्हणून असं वाटते मग इतक्या जणीले कॉल करेपर्यंत एका जणी संग चालते ना असं पाच व पाच कॉल केले तर मग एक
हा हा ह नाहीतर काय आता तुमचे किती केले म आता कॉल? हा काय मग चांगले झाले कमप्लीट अन हा नाहीतर काय काही नाही होतातच ना व तासा तासात.
तुमच्यासोबत झाले की मग माझे विस कॉल होऊन जाता
हा हा.
आणि दहा कॉल राहतात करायचे झाले तर रात्री करणार काही उद्या.
हा माझेही दहाचं राहतात ना माझेही काही जास्ती नाईत झालेले ना.
मग आता मी तुमच्यासोबत बोलली की तुमचेही वीस होतात का मग. हॅलो हॅलो हॅलो अरे तिची रेंज गेली पाय. हॅलो हॅलो हॅलो